ह
हॅलो हा येत आहे का आवाज
हा येतो एकके बारडा लागलाय वाटतं
हो मध्येच फ तो चालूच असतो उठतो झोपतो
हो सुवालीिक्याने शी सुू
हो ना ते मध्येच बदला परत ना उतल तरी मम्मीच घेत त्या जास्त मी घेतच नाही त्याला आता मग मी थोड काम कर म्हणून म्हण घेवा तेवढ्यावर आत बसली होती तो इकडे होता आवाज आला मग काम करते घे म्हणली दोन मिनिटं घेतला चला
हा हा ह
तुमच्या इकडे वट पौर्णिमेची तयारी नाही ना अजून ठेवायचं आहे ना
हा हा हा
हो म्हटलं आधी करायचं होतं बारक पण परत करावं म्हणलं थोड्या दिवसांनी असं हा तेच ना मग जरा जरा पावसाच्या पाऊस मध्ये असेल तेव्हा करायचं
होय होय चालते
हम्म तुमच्याकडे पाऊस भरपूर आहे का
नाही पाऊस इकडं काय पाऊस पाहिजे खरं पाऊसच नाही
हो का इकडे पण तसच झालेह पाऊस असं आबळाल्यासारखं होतंय पाऊस नाहीे अजिबात असं आणखी गरमी आबळाल्यागत येते त्याच्यामुळे आणखी गुदमरल्यागत होतेय ते
होय हो पाऊस इथ आमच्या उसाला पाऊस पाहिजे हम्म खरं पाऊसच नाही
अच्छा
पाऊस नसला की ते वाळगत होते ना ते
हा हो ना पाणी पाहिजे
हम्म
काय तरी नुकसानचते शेतकऱ्यांचं तरी मध्ये झालंय ना हा मध्ये पाऊस झालाय ना कोल्हापूरला वगैरे
थोडा झाला ना थोडा झाला थोडे आमच्या इकडे नाही झाला दुसऱ्या गावांना झालंय पण आमच्याकडे जा पाहिजे पाहिजे होता पिकांना तस नाही झाला् बारीकच झालं
मग पाऊस नाही तर म्हणजे गारा वगैरे पडले तर नुकसानच होत असेल की
होय हो गारा वगैरे पडल्यावर नुकसान होत की आंब्यांचं वगैरे दुसरं काहीत पिक अस
म्हणजे ऊसाला काही त्रास नसतो ना मग का ऊसांना हो ना हा तू कठीण असत ना म्हणून असच्ा
हम्म
ताळी ग बैताय न हेेत नाहीय
हो
म्हणजे पाऊस नको तेव्हा पडतोय पाहिजे तेव्हा पडतच नाही ना असा पड हा आणि पडला म्हणजे एवढा धोधो पडतोय की त्या पिकांची बाक नासरीच होते
हो हो
हम्म आणि काय मग
आणि काय नाही बघा जायचं आता जायचंय माघारी आज
हो का मग तुमचे झाले का कॉल सगळे ह किती झाले मग
तीन झालेत फक्त.
म्हणजे अ आत्ताच आलेत का तुम्हाला.
हो आत्ताचा आलेत ना पाच, सहा दिवसापूर्वी.
मग तुम्ही याच्या आधी एवढे दिवस केले नाही का.
केलं नाही रेंज नाही कामामुळे इकडे आलंय फिर इकडे फिरणे देवाला जाणे पिक
हो अच्छा माहेरी आल्या माहेरीची मजा नको का ती पण परत हायच की आपलं रुटीन अच्छा अच्छा वा
त्यांच्यासोबत बोलायचं का आपण फोनवर बोलत बसायचं.
हा ते पण आहे हो ना आज बरा मग वेळ भेटला.
होय आज करूया म्हटलं.
होय मी म्हणते तीनच राहिलेत वाटतं तुमचे कॉल सगळे झाले. असं वाटलं मला. हम्म हम् हम्म हम्म् चालतय चालतय.
हम्म त्या दिवशी तुमी करणार होता त्या दिवशी माझं नेट पूर्ण संपलं होतं.
हा हा तुम्ही केलता ना नेट संपलय माझं म्हणून तरी पण मी ट्राय केला तुम्हाला. की करून बघूयात म्हटल जरी नेट लागतयच त्याला. आपल्या ह्या पण म्हणलं होत असेल तर बरच होईल म्हनल. असं पण काही नाही झाला कॉलच म्हणजे नुसता आवाज येत होता. म्हणजे तुम्ही तुम्हाला बहुतेक तो वाटेनेच नाही करता येणार अस बहुतेक हो त्याच्यामुळे ते नाही जमले.
काय मुलं वगैरे असतात नेट तर फटाफट संपून टाकतात मुलांना काय.
हो हो
पाहिजे आधी मोबाईल पाहिजे.
होय मुलांना मोबाईल पाहिजे पाहिला.
तेच ना ते नेट संपतय मग आपल्याला युज कराय राहत नाही असं नाही काय वाटत आता हे काम चालू आहे तोपर्यंत पाहिजे ना. अस हा ना हहह वट पौर्णिमेला मग काय करता तुम्ही तुमच्या इथे काय तयारी असते.
हो काय पूजा करायला जायचं हेच की इकडे आमच्या तकड माहेरी पोळ्या वगैरे असतयं पूजा करून आले की जेव जेवायच असते अमरस, पोळी. हम् आणि आमच्या तिकडं आमच्या नाही पोळ्या दुसऱ्या दिवशी बेंदूर असतो ना कर्नाटकी बेंदूर. त्या दिवशी पोळ्या असतात आमच्यात. आणि वट पौर्णिमेला नसतात पूजा करून यायचं फरा पूजा करून यायचं फराळ करायच संध्याकाळी मग करायचं जेवण. हम् हम्म हम्म आणि इकडं अ सांगलीला कसं महाराष्ट्रीयन बेंदूर असतो ना त्यावेेळेला त्यांनी नंतर करतात हा
अच्छा असं असतंय होय होय ते आहे आहे आम्ही पण करतोतो बेंदूर महाराष्ट्रीयन बेंदूर. कर्नाटकी नाही करत आम्ही तिकड कोल्हापूरला आहे ना ते कर्नाटक बेंदूर च.
हम्म
अ महाराष्ट्रीयन करतो आमचं पण तसच असतयं अ तुम्ही म्हणला तसच आमरस, पोळी ह सासरी पण तसचा असतयं माहेरी पण तस जा असत पोळी मण ते करतो आम्ही आणि म दोन्हीकडे पण तसच असल्यामुळे काय वेगळं नाही महाराष्ट्रीयन बेंदूर करतो हो तो कर्नाटकी बेंदूर काय आपण करत नाही ना आम्ही इकडे तुम्हाला तसं ते कोल्हापूरला जरा ह तिकडे जवळ पडत असेल त्याच्यामुळे तुमच्या इकडे करत असतील तिकडे.
हम्म हम्.
हा तस आमच्याकडे येतो नाही तेच पोळ्या वगैरे करायच्या पूजा करायला म्हणजे जाता कि घरात असं फांदी आणायची
नाही झाड आहे की आमच्या इथ शेजारी झाड आहे आम्ही सगळ्या बायका बायका मिळून जातोयम्ही.
हो जवळ आहे की तुम्हाला आपलं ते बरं आहे.
हा हो जवळ आहे आमच्या घरापासून जवळ आहे.
हा हा हा गर्दी वगैरे खूप असेल त्या दिवशी.
हो हो होत की
आम्हाला इथे अस सोसायटी वगैरे तिकडे राहते तिकडे पण सोसायटीत वगैरे नाही जमत आव आह असं बोल ात की अ काय म्हणतात अ वाचन म्हणजे घरात आणायची फांदी ते एका कोुंडीत वगैरे लावायची. तशी करतो आम्ही पूजा तिकडे.
हा हा हा हा हा.
आणि हथं इथ मंदिरात असते झाड वगैरे, पण लांब असते नाग आता बाळ छोटं आहे कसं घेऊन जायचं त्याला पण. आणि गर्दी खूप असते इथ त्याच्यामु काय जमतच नाही आवं. आपल्या घरातच फांदीे आणायची त्याची पूजा करायची. तेच बर तेच बर पडत कारण की आता असल्या गर्दीत. ते बाळाला घेऊन जाणं म्हणजे खूप, त्रास आणि छोटा आहे ना अजून.
हो आणि ह्या वर्षी उन्हाळा भरपूर आहे.
खूप लय म्हणजे अ ति झाले ऊन म्हंजे असं वाटत लय हा आतीब गर्मी एवढी होतीय की त्याच म्हधे. असं माझ्या बाळाला तरी आता दोन दोन फॅन लावतोय.
हा.
टेबल फॅन वरचा फॅन ते्हा तो झोपतोय गरमी सण होईना झालि. काय करायच.
होय पहिलं बाळतीिला फॅन लावून देत नव्हती.
हो कुठलं काय पहिला फॅन नाही आता पण मम्मी रडते की फॅन नको को कानात कापूस घाल काजळ लाव हे कर ते कर.
होय फॅन फॅन लावलंग नाही का होतंय आपलं अंग नंतर सूज नंतर नंतर सुजतंय फुव
तेच की ते तशीच म्हणते परत अंग दुखतय परत ते सांधीवात होतय. परत मग म परत मग त्रास व्हायला लागल्या मग मम्मी अशी म्हणत होती मग आठवल तुला कळणार नाही तोपर्यंत.
मग ते असं शेगडी वगैरे घेतताय कनी शेकताय का नाही.
शेगडी थोडे दिवस घेतली अ हो म्हणजे आल्याल्या म्हणजे. थोडे दिवस पंधरा पंधरा वीस दिवस जास्तच घेतली. परत आव काय व्हायला लागल शेगडी घेतली की त्या गरमीनं नाही असं. खाली ति शेकडी तिथ घामळ घुठायला लागल्या एवढ्या घामळ्या ते असं पाणी त्या घामोळ्यातनी असं ते म्हणतात की दुःख झाल्यासारख. झा व्हाय लागल कशाची शेगडी घायव. कस कस या गरमीत करावं सांगा गावाला वगैरे जमतंय आणि सकाळची लवकर तरी पण तसच आणि परत ते. म्हणजे तिथे हातच लावता येई ना मला मा माझं अंग असं पूर्ण असं कसं झालतं ते मलाच कळ ना.
हो हो घामोळ उठत्यात भरपूर.
कुठल्या तरी अस ते दुःख झाल्यासारखी व्हाय लागलय ओ रोज शेगडी घेऊन घेऊन पाठ अशी माझी पूर्ण अशी त्रास व्हायला लागला लयच मला,
हो हो,
मग ते बंद केलं अ ब शेगडीच बंद केली. आपल्या घरातच तेच मम्मीला म्हटलं, ते मनानच असल तिला लादि गरम आहे शेकून निघत्या. ते मनानच म्हटलं,
होय. बाळंत काढा वगैरे घ्यायचा मग काय करायचं.
हा नाही नाही. तो घेतला बाळंत काढा घेतला अ बाळंत काढा परत ते कसलं तेल वगैरे काय असतं कि थोडे दिवस
हम्म कडू तेल वगैरे हे लावून. हम्म,
तेल ते पण सगळं वापरलं ते.
हम्म,
सगळ केलं. आता आता बघा लयच गरमी व्हायला लागली. मध्ये पाऊस आल्यासारखं होईना. त्यांना मग लईच त्रास व्हायला लागल.
खरं ते वा चेहरा सुजतोय बघा फॅनन
होय, होय ना तेच ना ते आजी माझी तशीच म्हणते परत सुजतय हवा जाऊन जाऊन सगळी, कानात कापूस घालत नाही. ना कानाला बांधत नाही. परत मग जाड एवढं दिसते. परत मग ड्रेस घालता येत नाही हे करता येत नाही. ते पण बोलायचं म्हणती.
होय,
म्हणजे, हवा जाते ना सगळी कानाला काय बांधायचं. म्हणजे काय लय हालत खराब आह. गर्मी न इथ कशाचं काय बांधताय काय करताय. आजी हो, हो मग बरं वाटतय ते शेकून पण होतय बाळ पण छान बाळाला पण, बाळाला पण शेकोटी घालत्या अहो डोक डोक्याला वगैरे त्याच्या असं घामोळ्यानि भरलाय.
होय कि होय,
मग नाही घालून चालना. असं आपण काय आता आपण म्हणता येत, ते परत जाऊ दे बाई पण त्या बाळाचं काय सांगता येत ते सांगा.
होय होय,
हम्म, ठीक आहे ताई ठेवू का मग?
हा हा चालतंय चालतंय.